हो
हा बोल
ते आपापकट झालं
होय होय हो ते
होयग ते आले ल असून पेस्ट केली त्याची पण सगळं पेस्ट करून घेणे मिक्सरला हे केलं काय मिक्सरला म्हणाल मिक्सरलाच की पेस्ट करतात त्याच्यानंतर कि नेम शिजवलो अनेकदा
हा
सगळं मिश्रण आणि मग त्याच चालणीत चाळणीतून त्याला त्याचा जो सार निघतय की नाही तोच तेवढा घेतला आणि चोथा टाकून दिला
हा
आणि मग त्या सार मध्ये हे सगळे बॉल टाकले आणि मग शिजवून घेतलं ले भर लागाल त एक नंबर
म्हण वरण जरा आने जरा कसवली मती टाकली
कसुरी मेथी टाकलेली होय टाकले ली की आणि हे टाकलेलं वर्ण काय मला ह शाई जरा टाकले
हा
त्याच्यामुळे त्याला कन्सिस्टन्स कन्सिस्टन्सी आली व घट्ट झालं ते एकदम भारी लागायला आणि काय चपाती असं केतो
हो मी ते बवल की नाही मी तळून घेतो ते जे बटाटा आणि ब्रेड ब्रेड ब्रेड ब्रेड पण घालते मी भिजवून
होय काय नाही होय ते तळून घ्याला लागत बॉल तळून घेतलेली मी ते हम्म
म कलच दसताना एकदा खिलतू बाई पप्प ताना लले दिवस झाले ते आता करून त्याच्यावरती काय करणार नाही खायच झालंल तर एकच आणायचं आणि करायचंय खायच
होय अगं म्हणजे कसं परवा मला लेक रेविंग मालतात वयला लागलेली खातोय काय जातोय असं झालं तोंडाला चट अटक लागायला लागलेली
हा
मग ते म्हंलं करून तर खाऊया नाही तर बाहेर बाहेरच काय आता बाहेर जाण गेलं तसं पण पैसे जाणारच आहेत म्हटलं आणि बनवून खायला पण कमी पैसे लागतात
हो कमी पैसे लागत आणि कसं हेल्दी असते ना आपलं आपलं घरात
हेल्दी असते तेच की तिथ ल आजीनू मोठं म्हणून एक केमिकल असते ते घालतात जेवणात त्याच्यामुळे की नाही चव लागतय त्यांच बाहेरच जास्त
हा
आजीून मोटो म्हणून असते
हा
तुम्ही केसांना गायला ला आवालेस का नाही
काय लावते असल्याच गळायला लागले
तेच माझं पण लेह ग आल्यात हा सांगितले आज प्रज्ञेला प्रज्ञा म्हणली मी शॉप ओपन केल्यावर संध्याकाळी म्हणजे मी तिला असं विचारलो तू येणार की मी येऊन घेऊन जाऊ म्हटलं तुझ्या नवीन शॉपमध्येध्ये तर ती म्हणली मी संध्याकाळी आल्यावर तुला कॉल किंवा मेसेज करतो तू येऊन घेऊन जा म्हणली
हा
ठीक आहे म्हणलं सांग मला म्हणलं मग आज येतं काय बऊू म्हणजे कॉल येतो काय बघूया तिचा नाही आला तर उद्या सकाळी जाईल एवढं काय तर
हो हो
हम्म पण मी आणणार आहे सोडते तिचा रिझल्ट बघितला मी काय तर उद्या लावायला पाहिजे चक्कटक कल होऊन बसायचं ग माझं तोंड मोठं आहे ना ते लई पातळ झाली कि नाही केस चांगलं दिसत नाही मला मला माहिती
हा
हम्म त्यामुळ बाकी पा आणि काय म्हणतेस
काय नाही बघ मग बड्डेची नाही ते नाही बडडे च तयारी जोरदार आहे
अस जोरदार म्हणजे हाय सोड बऱ्यापैकी पण आता म्हणजे कसं पहिला वाढदिवस आहे ना त्याचा
हो
अ तेच करूया म्हणडे आजज आजीला त्यांनी बोलवले पहिला वाढदिवस आहे म्हणून हाऊस करायला आवडते ग
होय
म्हणून मग करूया म्हणले म्हणून तर आज आल्यात ना मम्मी आणि सर्वज्ञ
होय हो द्या परवा दिवशस ना रविवारी
हम्म होय
हो
थांब अतू
हम् थांब ह आतू काय आणायला गिल्या बग
मध्ये मध्ये बोलायचं नसते ना ग
हा
मग आणि काय म्हण्री
का नाही बग
पियू मामीनी मला किती वेळा कॉल केला मी बोलत होतो तेव्हाच त्यांचा कॉल आला बाई मी काय उचलाय नाही मग त्यांना मी लावल्यावर त्यांचा बीझी यायला लागला जाऊ दे म्हणला अता काय
हा
हम्म तेच औष ते तेल आहे ना ते लावून बघूया म्हणालोय कसाय मुळाला तेल लावायचाय पहिला पहिला केस तुटत्यात म्हण ज्यांच्यात जीव नाहीयाय
होय होय हो होय होय तसच होतय तसच होतंय कुठलं पण बघ तू पहिला कुठलं पण तेल लाव आणि काय पण कर पहिला गळत्यातच मग नंतर न आणि हाय आणि मग तसं येतात केस येतात वाढच अ चालू होत्या केसांची
होय मग ती वाढ त्याच्यात चालू होणार म्हणून सांगितल्या ती आणि रिझल्ट पण बघितल्यात मी त्यामुळ मग हे काही खोट नाहीयाय म्हणून घ्यायला लागलय येऊ देत तर म्हणजे हाय ती तर राहु देत ग नाही तर सगळीच जायची
आणि शॅम्पू असलं तसलं लावायचं व्हायला लागलय ते सारखं कोण करणार मला - तेवढा वेळ नसतोय
हम्म शॅम्पू आणि तेल दोन्ही पण हाय होय
होय
हा
दोन्ही पण हाय पहिल्यांदाच तेवढी किंमत आहे नंतर मग काय तर कमी बसतय असाय
होय होय
तेच म एकदा वापरून बघायला काय जातय बघालोय होय तेच
बघ बघ वापरून बघ आणि सांग मला आप काय होतंय ते
होय त सगतो की
हम
झोपली नईस वाटत आज दुपारी
नाही फोनवर बोलत बसलो झोपतय कुठलं तीथन बाई बाजारातनं येऊपर्यंत पाय थरथरालतीत जेवलो म जे झोप लोय ते बोलालयच फोनवर तेव्हापासून म बग एकदाच हे करूया म्हणलं कम्प्लीट करून टाकूया तेच असं करायलोय काय तर करून कंप्लीट करूया तीस कॉलस करता येतात म्हण की म्हणजे तीस टास्क येतात
होय
ते एक बरं आहे बाई मला वाटलं लई येत्यात तू पण काल सांगीतलीस ना मला
हा
एवढं कुणाला कोण कॉल करत बसणार काय बोलणार डोकं दुखतय बाई फोन वर बोलून बोलून डोक दुखतय
हेच बोलायचं नको वाटतय
तेच की काय बोलू काय बोलू असं होतय तेच ना असं होतयच ते त्याच्यामुळे मग रिजेक्शन पण होऊ शकते जर बोलल नाही तर....
अ हा....
तेच ना.... ते.....
मानेला का?
काय नाही बघ?
विशेष....
विशेष काय आहे?
काय नाही?
हम.....
ह
काय असते? तू वईने कॉल केली की नाही तुला?
कालच केलते...
हा हा त्याच्यावर काय कराय नाही काय?
नाही नाही....
हा हा.... ह म आणि ते गरम पाणी देन पतीस का नाही सकाळी?
नाही बंद केलं सगळं.....
हा हा...
सगळं बंद आहे आता काय चालू नाही आता बंद आहे सगळं?
साप होतय मग तुझं....
हो व्हायला लागलय.....
हा हा...
सगळं बंद आहे ते जे जिरा ओवा ते पण बंद आहे.... सगळं बंद आहे गोड खणं बंद आहे....
गोड तर खायचच नाही मी तर खातच नाही बा गोड कव तर म्हणजे जर असं लईच इमर्जन्सी आली तर.... आता बड्डे आहे म्हटल्यावर गोड खायचं होणार....
हा हा तस तस बर त्या वेळेला ऐककी.... त्या वेळेलाच आणि भरपूर जास्त गोड मिळतय आणि.... एकदा गोड खायला लागले की गोड चालू होते आणि एकदा तिकट तिकखटच गोड भेटतच नाही....
हा हा....
असं होतय....
होय आणि गोड खाल्लं की नाही मला तर मळमळतय बग....
हम्म....
गोड तर सध्यात कुणाला बी जातच नाही सोड जास्त
जरत नाही पडली
पड पडली....
पाय पाय घसरून पडल्या...
कुठन जीण्यावरून?
नाही नाही इथं फरशीवर पडलीय...
लागलं काय?
शी वर पडल्या गे ग ब हे हे हे खेळताना बघ पायात अडकलं त्याच्या त्या त्याच्यावरन घसरून पडल्या.... मस्ती करतीया कुठलं लागतय घसरल्यावर.... टसक पाडवलंय
हां.. हां
करतेयच ते
सांगालोय गप्प बस गप्प बस ऐकत नाही ना तसच ते मस्ती मोडाय पाहिजे मग लहान आहे म्हणून गप बसले तर उगच मस्ती करायला न
असू दे
तेच ते चुकीमुळेच कोण पण पडतय?
हम्
दहा मिनटं सात सात सेकंद झाल्यात चिमे कट केला चालतय.
हा चालतय की,
चालतय येऊन जरा ठेवतो बाई डोसक दुखल माझं मला न बोलालोय ग
हम्म
हा हा
चालतंय बाय बाय